हॅलो.
हां नमस्कार.
हा नमस्कार.
इकडं लय पाऊस पडतोय तिकडं पाऊस पडतोय का?
नाही आज जरा कमी आहे पाऊस.
अरे इकडे खूप पाऊस आहे.
हा हा ते पावसामध्ये काहीतरी नवीन रेसिपी विचारावं म्हंटलं.
हां हां हां.
हम्म ती पाणीपुरीची रेसिपी माहती आहे का तुम्हाला?
होय होय पाणीपुरी माहिती आहे की इकडून.
. अ कशी बनवतात? तशी बनवतात
ते हे काय करतात माहितीेय का आपलं हिरव्या मिरच्या असतात
हा.
त्यात अद्रक, कोथिंबीर, पुदिनाचे पान हे मस्त पैकी छान कीसून घ्यायचं आणिर थोडं चिंचाचं पाणी टाकून जरा खट्टा मिठा पाणी बनवाय
हा.
अरे छान होते म.
अजून काय ती दुसऱ्या निपाणी
त्याला गोड चेनच.
हा.
हा त्याचा नाव गोड होते जरा. आम्बुस आम्बुस लागते छान लागते क आसबी.
अजून काय काय करतात.
मग बारीक कांदा टाकायचा त्यारा, जरा शेव टाकायचं, शेव टाकून मस्त बनवायचं.
आणि मग बारीक बारीक आपबली कांद्याची पात असत्या.
हा हां.
ती थोडी टाकून मस्त थोडा खट्टा मिठा आणि रगडा टाकून खायचं. भारी लाग
ती हि कसं बनवत्यात रगडा.
हा आमच सबर. रगडा.
हा.
रगड्याला पांढरेवटाने असतात, ते पांढरेवटाने काय करायचं अगोदर आदल्या दिवशी त्याला भिजू घालायचं. आणि भिजल्यानंतर सकाळी त्याला छान उकडून घ्यायचं, उकळल्यानंतर त्याला असं पिसवून घ्यायचं.
हा.
आणि थोडं मीठ, हळद आणि एक आव टाकायचा त्यात.
हम्म.
आणि मग मस्त बघायचं, आणि मग ते भरून खतरनाक रगडा होता.
आणि भेळ कसं बनवतात?
भेळाआपले कडक मुरमुरे लागतात, असे साधे मुरमुरे जमत नाही.
हं.
हा कडक मुरमुरे घ्यायचे.
ह ह, साधे म्हणजे कस त्याला काय मसाला लावलेला ते का मुरमुऱ्यांना.
नाही नाही त्यारा मसाला नाही थोडी हळद, मीठ असते.
हा हा.
हा पण कडक असावे, नम नसू नय त्याचा सुखा सुखी भेळ म्हणा, मटकी भेळ म्हणा, कुठे चिवडा म्हणतात. कुठं भेळ म्हणतात. वल्लीझाली की भेळ होते, आणि सुका असला की चिवडा होतो मस्त कुरूम कुरूम. खमंग असतो.
अगोदर तुम्ही ती बनवत होता ना.
हम्म, आम्ही बनवत होतो, छान लागत होता ना ते.
हा हा म्हणजे बिझनेस साठी ते न असं बनवण्यासाठी विकण्यासाठी चांगल आहे ना ते.
कुठं. हे आमच्या घरचे.
हा हा घरचेच आमच्या हा.
हॅलो.
हॅलो.
अ त्याचा फायदा वगैरे किती असतोय बनवून विकण्यात?
हं नाही ब त्याला प्रॉफिट चांगलं असतंय.
आंहां.
हां. अजून काय तुम्हाला माहिती पाहिजे का?
तेच तसंच चालू करायचं होतीच विकायला, म्हणतानी म्हंटलं. कसं सगळं सुरुवात करायची?
हम्म, तर बनवायलाच चालू करा, प्रॉफिट चांगलं हाय.
हा हां म्हणजे असं तयारीसाठी आपल्याला किती काय सामान वगैरे लागंल?
काय हजार दोन हजार रुपयात होऊन जाईल.
आं हा.
हां.
चालतंय चालतंय फायदा वगैरेच होतंय ना?
हा नंबर एक कमी भांडवल आणि जास्त प्रॉफिट.
हं.
हम्म.
अजून काही सल्ला आहे काय, बिझनेससाठी असं?
हां. हॅलो.
हां बोला.
हम्म. हॅलो. हॅलो.